हॅलो.
हॅलो.
हा हॅलो.
हां मॅम बोला ना.
हा, गाणे ऐकून बघाले ना.
हो मॅम.
आं, आह.
हो मॅम, कार्य ॲपमधूनच बोलतेये.
हा मेघ, अग फोन अ फ्रेंड टास्क आलाय ना त्याच्यासा ते कॉल केले हा बोलू शकतो का आपण दहा मिनिटं.
हो मॅम, नो इश्यू.
कुठला विषय आवडतो तुम्हाला? कुठल्या विषयावर बोलूया?
अ तुम्हाला जो कम्फर्टेबल असेल, असं काही नाही ये.
तुमच्या गावाकडचं असं काय स्पेशल रेसिपी वगैरे सांगु शकता तुमच्या आवडीची? एखादा जो पदार्थ तुम्हाला चांगला बनवताना येतो. रेसिपी वगैरे शेअर कराल माझ्यासोबत?
अ हो नक्की नक्की
हम्म.
आमच्याकडे होळीच्या वेळेस अ एक वडाच्या पानावर फुनगे म्हणून रेसिपी असते.
वडाच्या पानावर, कशापासून बनवले जाते ते?
आपल्या ज्या डाळी असतात ना सगळ्या मिक्स
हा.
अ तर त्याची, त्यांच्यापासून बनवतात ते. आणि ते कंपल्सरी आहे म्हणजे नैवेद्य त्याचाच पाहिजे असतो. पुरणपोळी वगैरे नाही चालत तिकडे.
मग ते जे गोड आहे पदार्थ का तिखट आहे?
घो तिखट आहे. हो तिखट आहे.
अ तर तिकडे आम्हाला कसं असतं म्हणजे आपल्या मिक्स डाळी घ्यायच्या, त्या भिजवून घ्यायच्या, त्याचे साल वगैरे काढायचे अं आपले वडाचे पानं आणायचे. ते स्वच्छ धुून ठेवायचे. आणि मग ह्या डाळी सकाळी भिजत घालायच्या मिक्स त्याचा रेशो काहीच नाही आहे. म्हणजे तुम्ही कीती ही डाळ
काही नाही कसं ही घ्या
प्रमाण काही नाही आहे. हो तुम्हाला जे डाळ जास्त आवडत असेल ते तुम्ही घेऊ शकता.
हा.
तर त्याच्यात तुम्हाला अ आपण ते भिजऊ भिजऊन ठेवायची आणि संध्याकाळी अ वाट असं थोडंसं जाडसर वाटायचं त्याच्यात लसूण मिरची, मीठ, जिरं, ओवा हे सगळं टाकून असं थोडस त्याची पेस्ट बनल असं जे पानावर थापलं जाईल ना अशा ह्याच्यात अ तेवढंच पाणी टाकायचं. आणि मग ते टाकून आ आपण याच्यावर हे करू शकतो त्या पानावर थापायचं आण णि वाफे गाळणीवर वाफवून घ्यायचं.
म्हणजे पण आपण म्हणजे इडली पात्रामध्ये वगैरे कसं टाकतो तशी ती पाण्यात टाकायची?
हो तसं वाफवू शकता नाही तर पातेल्यात खाली पाणी घ्यायचं वरती चाळणी ठेवायची आणि त्याच्यावर आपण ते
म्हणजे आपली थोडक्यात आळू वगडे वगैरे करतो.
आहा हा काइंड ऑफ तसच हो तसच.
हम्
तर तसंच आपण हे करायचं वाफवून घ्यायचं. ते वाफवून झालं का परत त्याचा चुरमा करायचा. आणि त्याला तुम्ही कांद्याची फोडणे घालून हो. आ म्हणजे ज्याला अ साधं जे पानावरचे डिरेक्टली खायचं वा वा आवड आवडलं तर तसंही खाऊ शकता तुम्ही.
हो बरोबर ऑल रेडी ते शिजलेलेच असतात.
हा पण कोणा कोणाला असं अ आपण जसं पोह्यांना किंवा पोळीचा चुरम करतो ना तसही लोकांना आवडतं त त त्याला आपण मोहरी जिरे याची फोडणी देऊ शकतो कढीपत्ता, कांदा.
आणि मग ते होळी जवळ नैवेद न्यायचा का?
हो आणि मग त्याचच नैवैद्य द्यायचं आहे.
म्हणजे असं आपण आता काही ठिकाणी कसं पुरण पोळीून येतात कोणी मोदक लाढू नेतात. तर मग तुमच्याकडे हे घेऊन
हो जनरली सगळीकडे पुरणपोळी किंवा असं पुरी गोड त्या हेच लाग तना
हो एखाद्या प्रश एखाद्या ते अससं वैशिष्ट्य असत रे कुठे तसं आम मच्याकडे ना मकर संक्रांत असते ना? तर संक्रांतीला कस आपण तिळगुळ वगैरे करतोच ना संक्रांत म्हटले का.
हो हो
आता ते कसं म्हणजे कंबाईन सगळीकडे असतं पण आमच्याकडे त एक विशेष पदार्थ तर सकाळीच करत संक्रांतीच्या दिवशी सकाळ सकाळ. ते ज्याला म्हणजे काही ठिकाणी आंबोळी म्हणतात पण आमच्याकड त्याला आंबोळी नाही म्हणत. अ गावण टाईप पण असेच कोर्सेस सकाळी पहाटे लवकर बायका उठून टाकात पहाटे अगदी तीन चार ला वगैरे अस देतात म्हणजे चवळे शेंगदाणे नंतर थोडस ओलं खोबरं, मेथी दाणे, बडेसो असं सगळं टाक आणि नंतर साधारण सहा ते सात तासाने ते थोडस पंख्यावर वाळवायचं. नंतर मग ते उकडात फुटतात आणि उकडात फुठल्याच्या नंतर मग त्याच अस अ चाळणी आणि चाळण्याचा दोन भाग म्हणजे एक तर वाळ असं कमी पडते ना चाळणीत राहते आणि खाली बारीक पीठ पडतं. म्हणजे अस जे आपल्याला जे फाईन पीड पाहिजे ना ते चाळणीतून खाली पडतं. आणि हेचि अ थोडीशी अशी रवा राहतो त्या चाळनीमध्ये रवा शिल्लक राहतो त्या रव्याची मग खीर बनवतात हा म्हणजे अस ते शिजवायच जो तो थोडासाच राहतो वाटी दीड वाटी अर्धी वाटी तुमचं पीठ त्याची कॉन्टिटी कमी असते. पण मग तरी पण ते अ शिजवायचं आणि त्याला आमच्याकड खळा म्हणतात खळा करायच असं आपल रव्याची वगैरे कशी आपण पेज करतो हा तस आणि नंतर त्या पेज मध्ये जेवढं मावेल कारण ते घट्ट घट्टच करायचे जेवढं मावेल तेवढं हे पीठ त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि मग ते खूप असा हाताने ढवळून ढवळून घेतात जणे करून ते फॉर्मेट होईल आणि मग पूर्ण झालं का मग ते चुलीतले निखारे वगैरे घेतात ते निखारे त्याच्यावर टाकायचे थोडस तेलाची धार आणि खट मोठ अस म्हणजे जाड असं काहीतरी झाका ठेवात तवा वगैरे वरती खलबत्ता आणि रात्रभर फर्मेट होते इडलीच्या पीठासारख थोडक्यात आणि मग नाही त्याचे ते पोळे बनवतात. आणि ते असं एकही घर गावात शिल्लक राहणार नाही का त्या घरामध्ये ते पोळे बनले नाही संक्रांत म्हटल की त्यात ते आलेच कि मग हा तेच संक्रांत म्हणजे संध्याकाळी मग तुमचं जे काय असेल ना म्हणजे तिळगुळू म्हणा काय गोड धोड तर असेल पण ते सकाळ सकाळी बनते त्यातलं पहिलं ते नैवेद्य असं काढतात कार संक्रांत कसं जानेवारीत म्हणजे वर्षाची नवीन सुरुवात आणि नोव्हेंबर डिसेंबरला म्हणजे हे झालेलं असत मळणी वगैरे मग त्यातले ते सुरुवातीचे जे दोन करतात ते आमच्याकडे असं एक गावाच्या बाहेर मंदिर आहे त्याला काय बरं म्हणतात गावाचे असे राखनदार काहीतरी म्हणतात त्याला तिथे मग तो नैवेद्य न्यायचा तिकडे विशीच्या बाहेर आपल्या गावाची विश असते त्याच्या बाहेर तो नैवेद्य आणि त्याच्या नंतर मग बाकीचे सगळे खाणार म्हणजे बघा कस वैशिष्ट बाकी आता होळी म्हटले का पुरणपोळी गणपती म्हटले का मोदक लाडू किंवा आहे ना असे असतात आणि संक्रांत म्हटली का प्रत्येका च्या घरोघरी तिळगुळ किंवा गोड पदार्थ आपला असतो. पण हे जे आहेत हे पोळे हे आमच्या म्हणजे अगदी प्रत्येकाच्या बरोबर होणार आणि त्याचीच त्यावेेळची जी चव किंवा त्यावेेळेची ते खाण्याची ओढ असते ना ती वेगळीच असते. कारण साधारणता डिसेंबर पर्यंत लोकांची भाजुडी मळण्यावरून भात घरी आलेला असत ना तांदूळ मग त्याच्यासाठी ते नवीनच वापर हा म्हणजे कस भात काढतात त्या वळेलाना साधारण नोव्हेंबर डिसेंबर बर पर्यंत भात जोडणी मग तो नव्याचा तांदूळ बोलतात त्याला मग ते तांदूळ घरात आले हा का म ते पहिला पदार्थ जानेवारीत संक्रांतीला तो होणार ते नैवेद्य काही लोक शेतात पण येतात. काय लोक गावाच्या वेशीी बाहेर काय प देऊ. म ते बऱ्याच ठिकाणी तो जातो नैवेद्य आणि नंतर मग. कर सुद्धा आमच्याकडे अस अस ते घरोघरी वाटयचं आपले. ते खास त्यांच्या घरी पण झालेला असतं ते आपल्या. त्यांना द्यायच ते सकाळ सकाळ. का इकडे दोन तिकडे दोन असं वाटत बसायचं प्रत्येकाच्या त्यांचे पण आपल्याला येतात. ते पण आपल्याकडे घेऊन येतात पण आपण पण आपल्याकडे द्यायचं मग ते. दहा वाजेपर्यंत सकाळ सकाळ ते नऊ दहा पर्यंत हा प्रोग्राम चालू असतो इकडचे. तिकड दयच असा हा प्रोग्रामतो.
हे का.
काय काय मला पण एवढं आयडिया नाही म्हणजे आम्ही आता लहान असताना कसं माझ्या आईला काय ते जमायचं नाही. आमची एक चुलत आजी होती ती ते पीठ वगैरे भिजवून द्यायची. आणि ते करायची पण त्याची. टेस्ट कर तेथ ते मेथी आणि हे टाकतात त्याचे धणे बडीशेप आणि ते स्पंजी असतात ना ते. म्हणजे काही लोक तर ते पलटी पण करत नाही तव्यात टाकले का तसेच असं काढतात. अशी खूप छान जाळी पडते त्याला. आणि त्याची चवशी आंबट आंबट अ छान चव लागते ते. मेथी बडीसोप धने एक स्मेल छान येतो. आणि त्याचं चौपट खूप चांगलं. आणि मग ते शक्यतो ते पीठ राहतना आमच्याकडे कस एकदा का दुसऱ्या दिवशी किंात तिखट हा मग ते तिखटस. करून त्या वेळेला ते मग ते चिकन मटन सोबत ते. अजूने पण तो. एकही घर असं गावातलं नसणार तर त्या घरामध्ये ते पोळे झालेले आहे. आता पूर्वी बाय का. उखळात कुठायच्या सर्रास हा हा उखळातच शक्यतो ते उखळातच. कुठायचे पण आता काय आलेत मिक्सर न करतात लोक मिक्सर व
हो हो.
तुमची एक ही नवीनच मला रेसिपी. समजली काय त्याचं नाव काय म्हटलंय तुमच्या रेसिपीचं.
फुनगे म्हणतात.
का चलाई तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. धन्यवाद चालेल ठीक आहे धन्य.
हो हो चालेल ते थँक यू.